हा काय चाललंय.
काय नाही बसलेलं तुमचं काय चाललंय,
आमच चालले जेवण बिवणता करायचं संध्याकाळ झाली ना, तेडे पत पा, हम्म आपण विष नाही नाही बनवायचंय आम्ही, तिरा जाऊतो ना,
अच्छा
पण आजचा विषय घेऊया मग शाळा आणि कॉलेजच्या जीवनात काय फरक असतो तो.
हो चालेल हो
म्हणजे शाळेत कस आपल्याला युनिफॉर्म म्हणजे हे असते आणि द् बबर न्यायला लागत सगळे वया पुस्तकं ड. ्बा आणि एकच शिक्षक असतात शाळेमध्ये आणि क जरा थोडीशी म्हणजे अशी भीतीच असते पालकांचं ऐकायच शिक्षकांच कॉलेज म गेल्यावर जरा कस फ्री वातावरण ना हे वेगवेगळे शिक्षक येतात युनिफॉर्म नाही आणि आपल्याला जेवढे पिरियड असात तेवढेच पुस्तकं घेऊन जायचं तर तुझं कस होत शाळेच आणि कॉलेजच त्याच्यावर बोल जरा इंग्लिश म हा, हा बोल
हा आवाज एक ब्रेक होतोय
मला येतोय
हा बोल हा म्हणजे कॉलेज ला कसं एक एकदम भारीच म्हणजे आपल्या मर्जीने करू शकतो म्हणजे शाळेत कसे तेव्हा आपले थोड असतो ना आपण त्याला एवढं काही समजत पण नाही जेव्हा कॉलेजला जातो तेव्हा थोडी आलेले असते म्हणजे आपण
आणि थोडं फ्रीडम भेटत शाळेत कसं कुणाला तरी सोबत घेऊन जा
आणि कॉलेज ला कसं आहे म्हणजे वेगवेगळे विषय असतात त्यावर म्हणजे वे वेगवेगळ्या विषयाला वेगवेगळे सर वगैरे असतात मग ते जरा म्हणजे काय म्हणजे आपल्याला चांगलं वाटत आणि त्या एखादा आवडतास हा एखादा आवडता सर पण सर असतो नाहीतर मॅडम असतो त्या विषयावर ते असतात म्हणजे ते म्हणजे आपण त्या हजी वाट बघत असतो का हा विषय कधी येतय आणि ते सर कधी येतात आपल्याला शिकवायला
हम्म आणि कप कपडे वेगवेगळे घालायला भेटतात जरा फॅशन करायला भेटते शाळेत म्हणजे दोन वहि्याच घालायला पाहिजे आणि घरातूनन डब हम्म एकच ड्रेस रोज घालायचा घरातून रोज डब्बा न्यायचा कॉलेजला जरा प पॉकेट मनी भेटते बाहेरच खायला वगैरे भेटत आणि स्पर्धा असतात वेगवेगळ्या जरा चांगलं जनरल नॉलेज थोडस बाहेर फिरायला भेटत म्हणजे घरातून थोडीशी मोकळी भेटते शाळेत असताना कसं लहान आहे कोणाला तरी सोबत घेऊन जा कोणतरी सोडायला येणार न्यायला येणार आणि कॉलेजला गेल्यावर तस नसतं बाबा मोठं झालंय थोडं एकटी जाऊ येऊ शकतो
आता कट झाला कॉल
हा नाही झाचालंय मी
बोल
अं? मला येतोय आवाज हा बोल
अहो माझा हेच गेलेला
य मला येतोय आवाज मी काय बोलले? तुला समजलं नाही का? मला येतोय आवाज.
बोला आता
हॅलो हा बोल अरे मी म्हणल शाळेत कस? सोडायला न्यायला येतात ना? कॉलेजला गेल्यावर जरा फ्रीडम भेटत एक
हा आपण मैत्रिणी सोबत जातो नाहीतर एके
हम्म आणि डब्बा बिब्बा पण न्यायच ची गरज नाही पडत. जरा बाहेरच खायला वगैरे भेटत. हम्म आणि कॉलेज मध्येच गेल्यावर गॅदरिंग हे ते आपल्याला पण कळतं. आपल्याला पेंटिंग आवडते. नाचायला आवडते. का अजून काय, म्हणजे आपल्या अंगात काय जे गुण असतील ते पण जरा दाखवायला भेटतात तिथ. आणि शाळे त थोडीशी बंधनच असतात त्याच्यापेक्षा. पण खर तर तुला कुठलं आवडतं जास्त? शाळा कि कॉलेज?
पण, अ मला असं म्हणजे कॉलेजची लाईफ पण भारी वाटली. शाळेत पण मज्जाच केली.
हा मी कशी मी आ मी सांगू शाळे त आमच्या इथे गावातच शाळा होते माझी मी शाळेत च गावातच जायची मराठी शाळेत. आता काही लोक बघा म्हणजे इंग्लिश मिडियम मध्ये टाकतात. पण इंग्लिश मिडियम मध्ये मज्जा आहे ना ती सॉरी अ मराठी मीडियम मध्ये जे म्हणजे त इंग्लिश मिडियमवाल्या ना नाही हे. मी मराठी शाळेत भरपूर मज्जा केली
हूं आणि इंग्लिश आणि मराठीमध्ये फरकच पडतो. आता मराठी मिडियम आई बापा च्या खिशाला पण परवडत जरा म्हणजे एखाद दिव शी आपल्या काय कमी असेल तरी तिथ एवढा प्रॉब्लेम येत नाही. पण इंग्लिश शाळेत म्हणजे सगळं घ्यायला पाहिजे, त्यांच्या कडून घ्यायचे उत्तर त्यांच्याकडून वया पुस्तक त्याच्याकडून सगळं म्हणजे कंपल्सरीच असत. तिथ काही कमी पडुन चालत नाही. नियम आहेत, ते नियम तसेच पाळायला पाहिजे.
हो आणि मराठी शाळेत कस, म्हणजे आता कोणाचा वाढदिवस मॅडमचा वगैरे वाढदिवस असलं कि मग ते काही ना काहीतरी देणार गिफ्ट म ते सगळ आख्या शाळेला गिफ्ट द्यायचें मग ते मस्त भारी वाटायचं. तंसं म्हणजे प्रायव्हेट स्कूलला म शालेत नाही. होत
मराठी शाळेतले शिक्षक, तेवढे आईवडिलांसारखे समजून पण घेतात, म्हणजे कोण अभ्यासात कमी असेल काय असेल तरी तेवढे सांभाळून घेतात. इंग्लिश शाळे मधे फक्त आठ तास. त्यांच कोणाशी काय घेणं देणं नसत पासं नापस काय होते तिकड
मराठी शाळा म्हणजे भारी आहे, म्हणजे आता लोक बहुते क म्हणजे मराठी शाळा बंद होत चालल्यात, बाहेर लोक टाकतायत म्हणजे गावात लोक असे आहेत की, मराठी शाला त्यांनी उलट वर आणायला पाहिजेत. तर ही लोकं खाली नेतायत, आणि इंग्लिश म्हणजे बाहेरच्या शाळना हे करतायत.
मग त्याच्यामुळे नुकसान त्यांचच होत ते ना कारण त्यांना कळतय का त्यांची मुलं काय शिकतय ते?
आणि आता बघा ना, पैसे वगैरे पण किती घेतात ना एका एका स्कूलचे म्हणजे काय काय आमच्या इथ एक स्कूल आहे एक लाख म्हणजे त्यांची वर्षाची फी वगैरे आहे परत बाकीच कपडे दप्तर चप्पल, वगैरे बॉटल, डब्बा म्हणजे सगळ्याच गोष्टी आणल्या त्याचा तर खर्च कीतिे असेल.
आणि आता त्या मुलांचा प्रॉब्लेम अस असं झालंय की त्यांना धड इंग्लिश पण जमत नाही, धड मराठी पण जमत नाही. मी इंग्लिश तर वाचता लिहिता येतच नाही, पण मराठी पण येत नाही म इकडं पण नाही, आणि तिकड पण नाही, दोन्ही इकड मुलां लाच तोटा होतो य परत लाईट गेली, आता वायपाय कट होईल माझा
घ्या कोणाच तरी
नाही सध्या चालू, चालू, चालू आहे तोपर्यंत बोल, मी बोल ते तोपर्यंत माझं नेट पण तुला किती मिळ झाली हम्म
मी किती झालाय
सहा मिनिटं झाली अजून चार मिनटं आहेत आपली हम्म म इंग्लिश शाळेच जाम तोडट येतेत आले आले आली लाईट आली
बर झाला नाही मग तेच ना सगळ्यांनी म्हण आता कस सांग मराठी शाळेत टाकायला पाहिजे चांलय मराठी शाळेतून सोयी भरपूर आहे त आता बला ना आमच्या गवतच म्हणजे आता सगळ्यांना भरपूर म्हणजे अशी खेळणी वगैरे पण जा म्हणजे सगळ्या गोष्टी दिल्यात
खेळणी ना आता आमची इथ एक भाडोत्री आहे तो थोडासा डोक्यानी मतीमंद आहे त माझ्याकडेच होता तर तो अगदी तीन वर्षाचा होईपर्यंत काहीच बोलायच नाही प काय विचारलं की फक्त पी पी एवढच बोलायचा आता तो माझे ततून परत गावातल्याच मराठी शाळेत गेल्या तर आता त्यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत आठवा नंबर काढलाय एवढा हुशार झाला इंग्लिशमध्ये भाष शण पण करते मराठीत पण म्हणजे मराठी शाळेत मराठी आणि इंग्लिश दोनही बोलु शकतात पण इंग्लिश शळेतली मुल ण होत नाही हा ज्यांचे पालक शिकलेले आहेत भरपूर आई वडील शिकलेत घरी अभ्यास घेऊ शकतात तर त्यांना जमतय पण ज्या ज्या पालकांना इंग्लिश येत नाही त्यांना तो वया पुस्तकं घेऊन बसलंय पण तो अभ्यास करतोय काय लिह तर काय करतोय तेच कळत नाही
इंग्लिश शालेस आणि म्हणजे एका दोन तीन असे हुशार आहे तसे मराठी शाळेत सग मुलं हुशार असते कारण का तिथली म्हणजे बाई मॅडम वगैरे आहे ते सगळ्यांवर लक्ष जास्त हे करतात आणि तिथला पट पण म्हणजे कमी असत तर मग त मुलं जास्त म्हणजे जास्त त्यांना शिकायला भेटत ज हित एवढा मोठा पट असतो मग त्यांना म्हणजे एखाद्या सगल्यांना समजत नाही ते काही थोडी एका एकाला जाऊन समजावणार आहेत तस मराठी शाळेत माहित आहे ना एकाला जाऊन समजवतात नाही समजलं तरी
हो आणि आता तर काय त्यांना दुपारी जेवण शाळेच गणवेश चप बूट बीट सगळेच फ्री म मिळत पालकांनाता आईस विकत घ्यायला लागत नाही आणि असं नाही आताचे जे मोठे मोठे डॉक्टर इंजिनियर आहेत ते मराठी शाळेतून तर पुढे गेले आत्या नाय ह इंग्लिश मिडियमवाले जातील पुढं पण पुढे गेल्यावर तर त्यांचं तेवढं बेसिक पायाच म होत नसेल तर पुढं त्यांना प्रॉब्लेमच येणार आहे शिकायला
बरोबर
आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे शाळा त्यांना पैसे पाहिजेत फक्त मुलांची प्रगती नाही पैसे पाहिजेत बस आणि मराठी शाळेत मुलं शारीरिक
हा एवढे पैसे भरून का काही मुलं अशी असतात. काय ती म्हणजे अभ्यासात लक्षच नाही ते मग तर ना जायचं म्हणून जातात शाळेत वगैरे
आणि मराठी शाळेत कसं आहे सगळं शारीरिक मैदानी खेळबिळी घेतात ती पोरं पण स्ट्रॉंग इंग्लिश शाळेतली पोरं तेवढी शारिरीकदृष्ट्या
आणि आणि ह्यांचे स्पोर्ट्स वगैरे बाहेर पण म्हणजे बाहेर जातात ना तालुक्यात मधून वगैरे खेळतात. त्यांची इंग्लिश स्टेडियम मध नाही कुठे बाहेर वगैरे जात
तेवढे स्ट्रॉंग पण होतात. ना ते पण आता लोकांना कळत नाही मराठी आणि इंग्लिश मधला फरक. जो तो सगळे उठतात ते सगळ्यांना इंग्लिश शाळाच पाहिजे.
आता गावातल्या शाळा पूर्ण असं बंद व्हायला आल्यात.
काही ठिकाणी ते लागलं लोक मराठी शाळेला आणि भाषण करताना न ते बोलतात मराठी शाळा टिकली पाहिजे पण ह्यांची स्वतःची मुलं कुठे असतात.
हो त्यांचे पण असतात ना. इंग्लिश मिडियमलाच आपणच जेव्हा आपणच नाही टाकत तर दुसऱ्यांना बोलून काय आहे आपण सुरुवात केली तर ते समोरची दुसरी बोलतील ना.
भाषण करणार फक्त की मराठी शाळा टीक टिकली पाहिजे मराठी शाळेत टाका असा आहे तस आहे तुमची मुलं कुठल्या शाळेत आहेत हा पहिला प्रश्न विचारायला पाहिजे त्यांना. चालेल चालेल आपल्या वेळा संप आपलाय आता बोलू म्हग मॅम तर दुसऱ्या याच्यावर हां.